अ.
आता बोल माझा लास्ट शेवटचा तिसवा एक
ओके, ओके अगो पण तिला अक्कल पाहिजे ना. फिजायला पाहिले सर्च करायचं आपण पण कसं करतो. पहिले सर्च करतो ना. हे कुठं डफिकल्ट आहे आणि कुठं हार्ड आहे. हे डारेक्ट कॉलेजच्या नादी लागून करून घेतला.
आता मी त तला सांगे मी इतकं पाहिल मला तर ड्रप केमेस्ट्री घ्यायचं होतं.
मला फॉरेन्सिक केमिस्ट्री यायचं होतं कारण फॉरेन्सिक केमिस्ट्रीचा विषय काय माहिती. का त्याला हे राहत, डिफिकल्ट राहत ते.
पण बाहेर नाही तर नाही ग, ते सगळे मुंबई
नाही तुला सांते मला फॉर मला जेव्हा मी टी वाय च ऍडमिशन गेली होती ना. हा ज्याव हा लास्ट सेम होता. होता ना मी तिला बोलत होत की मला फॉरेनसिक केस आहे ती नाही म्हटली. म्हणे अगा आ इथं शिकवायला कोणी तुला स्वतं सेल्फ स्टडी ख म्ही ना चार ेऊन जा म्हण एक काम कर तू पहिले पुस्तक वाच मगत तिच्या माणी लागून मी पुस्तक नाहील नाही फॉरेन्सिकचा विषय काय राहतो मा ति का आपल्या लायसन्स भेटायचे पुरेपूर चान्स राहतात विदाउट नीट अँड पी एच डी फार्मसी केल्या शिवाय.
हो, हो, म ते मी बघत होते ड्रॉप केमिस्ट्री पण मग नाही
नाही मी काय म्हटले, आता मी अनालिटिक करत एम एस सी. आणि पुढे पी एच डी करून घेल काशत्तरी म्हणजे माचा पोस्ट क म्हणजे माझं शिक्षण एकदम प्रॉपर होईल. माझे नाव पुढे प्रोफेसर लागत. काहीतरीत रागत
हो. हो एम एस सी झाल्या प्रोफेसर आणि पीएच डी झाल्या डॉक्टर.
हा मग परवडत किती चांगलं आहे. म्हणजे नाव पुढे लागत ना त्या आपल्या सगळ्यात भारी. टॅग राहतो तो.
हो.
आणि प्रसाद ते काय म्हटलंय तू अ प्रसान म्हणतो. नाही आम्ही कोर्स कर नाही आयटीत जाण पुण्यालाला म्हला आयटीत अख्खे अखचक घुसत अखच त्याच बघितला का ग्रुपवर काय म्हटलं त त्यांमुळे मला मी तुला ए मी सट शिकवतो.
डेते का आपण कोडं स्टुडंट नाही आपल्याला होत का तीन वर्ष अकॉर्डिंग काही ह. प असतातडंग विषय आपल्याकड फक्त एक वर्ष कोडिंग आली ती बी मॅथला शेवटच्या वर्षाला
आणि तुला सती मेह मी शेटिक मी एम सीटी का घेतलं. तो एक गव्हर्मेंट कोर्स आहे बरोबर. प्लस थोडंफार कॉं्प्युटर नॉलेज भेटतं.
अगं माझं आईला ताकायला फोन ना मम्मी माझं दाव विलात झालंय.
अगं मी द्यावीला आहे ना. माझे पप्पा म्हणत होते त्यांच्या म पत्राकडून करायला पण ते का म्हटले. तू कॉलेज क्लास रमू जाऊ तू घरीच बस. अह पेपरच्या टाइमला मले जा तिकडे मला नाही करायचं मग मी आता काय केलं मी आता रोज जाते हां की क्लासला आणि त्यामुळे ना मला भरपूर काही शिकायला भेटलं आता मला पहिले स्वतःचे डॉक्युमेंटस अजिबात बनवता यायचे नाही का मायक्रोसॉफ्ट मध्ये पी डी एफ ना सु स्वतःचे मला स्वतःचा रिझ्यूम बनवता नव्हता येत. त्या बहाने मला स्वतःच बनत तात रिझ्यूम कस बनवतात, त्याच्यावरचं लेटर हेड कस बनवतात
अह तुला सांगते मी काय छान झेंडा बनवला होता तो ड्रॉइंग रहाते बाई
हा.
पहिल्यांदा त्याच्यात आणि पी पी टी च आपल्याला काही सांगत होते का कधी माहिती होत कशी पी पी टी करतात. मला त्याच्यात कळालं पी पी टी काय आहे आणि काय नाय.
आपल्याला सगळं त्या थ्रू कळतं माहिती का आता विचार केला आता इथे प्रॉपर तो काय म्हटला माहिती हाय का सर अह त्यांचे ना फिफ्टी लेसन्स राहता इराच्या हाय का. जर ते फिफ्टी लेसन्स कंप्लीट केले आणि जेनी फिफ्टी आउट ऑफ फिफ्टी पाडले त्या टेस्टमध्ये, तर तो त्याला आमच्याकडून प्राईज आहे, पण फिफ्टी आउट ऑफ फिफ्टी कारण अद्यापर्यंत त्यांच्या बॅचमध्ये एकाने पण फिफ्टी फिफ्टी आऊट ऑफ फिफ्टी पाडले नाही. आणि ते लेसन्स स्वत कराव लागतं सर पण हेल्प नाही करत
हा.
आणि आता सगळं कॉम्प्युटर बेस्ड आहे. म्हणजे त्यांची बुक पण आहे ना ई बुक राहते ब ती पण कॉमप ती पण फोनवर आहे आमच्या.
साडेसात. बसणार आहेस का? हम्म बर.
तिला म त्याला मी म्हटले तू नको शिकू भाऊ मी त्याला पर्सनली मेसेज टाकलं माझी इच्छा नाही यायची तुम्ही जा इन्जॉय करा.
हा हा मरू दे. मला तर काय नाही आलंय. मला नाही इच्छा ती पाहिल का अंजली, स्नेहा लॉग आउट केली हे केली अन श्रुतीला ऍड केलं. हा.
गर गरज नव्हती ना ग यांनी दुसरा ग्रुप बनवला असता ना त्या श्रुतीसाठी पण ते दोघे होत्या ना त्या कॉन्टॅक्टमध्ये ॲड.
मग
बिनडोक आहे माहिती का हर्षा अक्कल नाही तिला. जी पोरगी ना हेल्प करती ना तिचेच हे करता. अंजली ना बाई किती केलं ना तिला कधीही फोन लाव मदतीसाठी
कधी अग तुला सांगते? त्या दिवशी तिचं काहीच काम नव्हतं बर माझ्या ऍडमिशनच्या दिवशी काहीच काम नाही.
तरी येते.
पण तिने सगळं माझं केलं मला काहीच करावं नाही लागलं सगळ तिने केलं सरांशी बोलन असू दे, माझा फॉर्म बिम भरण सगळ अंजलीनी केलं.
मग तू विचार कर ना ती तर अह तुला सांगते एक्झामच्या वेळेस तिने किती मदत केली आपल्याला.
हो एक काम कर श्रुतीले, अंजलीले ॲड कर, स्नेहा मरु दे.
मी अंजली ला ऍड करायला गेलं, तर हर्ष प्रसन मला बोलला का केल? कशाला केलं?
हा. म म्हणा कॉलेज ग्रुपे तो. तुम्ही, आपण पर्सनल वेगळा करू ना म्हणा.
नाही, पण त्याला अक्कल पायजे ना नाही तरी
ह.
मी तर म्हणाले, पहिले विशेष कर त्याचे आहेत मित्र मंडळ ग्रुप ना. ह्या आपल्या सगळ्यांचा होता. तिच्या त तिला, त्या दोघींना रिम्हू करून काय केलं तुम्ही?
फायदा व्हायचा, म्हणून तो होता.
हा. आणि तो ग्रुप पण अंजली म्हटली, की बनवा आपल्या नोट्स फॉरवर्ड करतोय. बरं हर्षुला एक्झामच्या पुरता आपण लक्षात आलो. ऋतुजाच येतो बरं का मला फोन कधीतरी. काय ग? हा विचारला येतो. पण हर्षू चा आलाच नाही आता पर्यंत.
मॅसेज केल्यावर, मॅसेज रिप्लाय बी नाही करीत.
मी तर मेसेज पण नाही केलाय. मला माहिती होतं, आणि तुला सांगु हर्षूच
वर का त्या दिवशी गेले, तसे जा तुम्ही सगळे परत. पण मग म लयं लागल्या असं त्यांना मिरच्या.
नाही मी बोलणारे पण तू नाही बोलली, पण मी बोललं. जाऊन आले ट्रॅक वरून आले का हे मला फोन कर, आज मज्जा गेले, हे केले मी त्याला बोलणार आहे की, त्या दिवशी तुम्ही गेले होते
हा तेव्हा बोले मी.
गेले. फिरायला गेले, तेव्हा तुला मी आठ, तुलं तेव्हा मी नाही आठवली? हा, हा. तेव्हा नाही आठवली मग ट्रॅकला कशाला विचारताय. जोडी पाहिजे का तुम्हाला फक्त. तुम्हाला फक्त जेव्हा आठवते तेव्हाच करतात ना कॉल. तुला मी आता तुला मी तेव्हा नाही आठवले ना, मग आता पण नको आठवत जाऊ कधी. मी सायलीला डायरेक्ट बोली आता ये त्याला म्हटले, आपण आता, आता काल परवाच आम्ही शॉपिंग करू आलो ना डिमार्टवरून. त्याला हे आता हा हप्ता जाऊ दे. हा
हा, आई गं माझा बड्डे होऊ दे मग बघू.
मग मे मध्ये श्रुतीचा बर्थडे आला का, मग तुम्ही अन् मी अजीत आणि श्रृती आपण सगळे मिसळ खायला जाऊ. त्या आपण फोटो काढून, आपण अपलोड करू. आणि तेव्हा आपण सगळे गेम्स ट्राय करू. मिसळ ला जाऊ. ते रायडल पण मज्जा मारु म्हणे. बरोबर आहे की नाही. तेव्हा यांना दाखवू की तुम्ही जसं करताना, आम्ही पण तसं वागू शकतो. मी प्रसादला तुला सांगते, मी त्याच्यासोबत बसते ना त्याचा फोन आला तर, त्याचा फोन उचलते. त्याच्याशी दोन मिनटं बोलणं बंद करते कॅफेत असना. पण प्रसाद जेव्हा आपण त्याला फोन करतो ना तो डायरेक्ट काय करतो, माहिती ये का? श्रुतीला फोन पटकून देतो.
उचलीत नाही. आता मी तुला सांगते, मी नाही का विडीओ कॉल करणार होते.
हा. ते जाऊ दे बाई, काय बोलावं त्यांना.
हा तण्याला आपण म्हणले तण्या म्हणतो बघतो करतो. तो डाऊनलोड मग त्यांचा विषय झाला असेल ना परवा
ती तुला सांगु का ग डान्सच्या वेळेस पण शुती आली हा काड्या घातलं हा काडा घात
ती पोरल लई शानी आणि माझ डायरेक्ट डोक्यात जात तिला आहे ना माझ साखरपुडायत मी जब दिला नाही ना तिला लेट असल तेव्हापासून ती जास्त काटकायला लागली.
अरे पण अग पण श्रुते कस शक्य आहे कसं शक्य आहे तुझी त ऑलरेडी ब्रायडल आहे? तू कशाला गे
आणि तुझला शंभर ब्रायडल करू दे पण तू फेशरस एडतीच्या हाता खालून पाय पूर्वातिच्या साती सात बॅच झालाय त्या मुलीच्या जिने माझा केला ना?
आता तुला सांगते वैदही. वैदही आत्ता आत्ता ह्या प्रोफेशनला आहे पण तिच्या हाताखालून बॅचेस गेल्या ना.
हा.
आता मी तिला का आता माझ्य बहीणीच लागणार आहे. मी श्रुतीला नाही हाईंड केला मी वैदहीला करल. कारण वैदही ही ही मला आधीपासून ओळख ते.
कोणत्या बहिणीचं.
माझ्या बहिचं सख्या बहिणीच जेव्हा आता लग्न निघेल ना कधी पण ह्या वर्षी पुढच्या वर्षी त्यांनी केलंच कन्फर्म आहे
ह.
तुम्ही वैदही लाचा आहेर करा ना हे माझा मेकअप तू करून दे माझ्या बहिणी जी ऑलरेडी ब्रायडल आहे ब्रायडल आहे तर तू माझं करून दे बर आहे की नाही. आणि ती प्लस ती माझी साडी बिडी सगळं घेऊन जाईल ती ती काय आणली तुं सगळं ड्रेस द्यायचा तो मी हायान करून ड्रॅप करून ऑलरेडी आला म्हणजे त्या दिवशी तुला धावपळ नाही.
हो.
यायचं ती मी तुझा नस्ट्रेशन पण आधीच करून घेल म्हणजे कसं तुला लग्नाच्या टायमला चांगलं राहील आहे
हो
मम्मी काय तिला हायर नको बरोबर आहे की नाही.
त्यात आहे ती लय शहाणी. तू नाही लेक् एक्सटेन्शन असं नव्हतो करायचा आ वेळे काही काही करू मी पण. पहिली गोष्ट हा मला लई विषय. मा मला असंच वाटायचं लोक नकली लावित. मला नव्हंत मला काय वाटायचं नेल एक्सटेंशन म्हणजे आप स्वतः जे नकं वाढले पाहिजे त्याच्यावर डिझाईन होते का काय.
नाही नाही पण अगं पण नकली नक पण लावतो ना आपण आता तू काय केलं तू गम लाव ते हे बघ काय करायचं? जे तू एक नख आणती ना. ते चिकट चिकट रे राहता ना ते चिकट चिकट लावून घ्यायचं आणि त्याच्यावर नख लावून घ्यायचे ते टिक तुला ते माझी मैत्रीण त्यादिवशी आले ना तिच्याकडे काहीतर ग्लू आहे माहिती आहे का? तिने मला सांगितलं? म्हणे आपल्या आपल्या बोटांना लावून घ्यायचे ते ग्लु आणि त्याच्या नखं लावून द्यायचे म्हणे? हप्ताभर टिकतात नख.
हो अगो बाई माझे तर मी असेऊ. तुम तुम ते ओडून ओडून काढले होते
अगं करर ना ते, एक्सटेनशन चकून करतं? ज्याला लग्न करायचंय, लग्नाच्या टायमला केलं ठीकाय ना? त्याचा साखरपुडाच होता आन साखरपुड्यात तू साड्याचं बघंल ब्लाऊजं शिवायचं बघ.
तिला
म तिनं केलं पण तसा मेकअ केलं पण तसं ना तिनं मेकअप?
तेच ना.
आन, साड्या त तुझ्याच थोड्या हलक्या होत्या? किती जड साड्या होत्या तुझ्या?
होओ, पहिली ऐकाठी साडी साडेसहा हजाराची होती.
विचार कर न-ती ती बसवायलाच किती वेळ, आन ती एकटी होती ओरतून.
हो तिच्यासोब्बत तरी कोणी होतं का?
तिच्या सोबईचे चार मुंडे, तिने केसांपासून तिच्या, तिच्या साडीपर्यंत तिने एकटीने केलंय.
हाआ
मग तिला तू जास्तअ पैशे दिल ना? कमी थोडी देणारे?
हा, पैशे गेले पण, मेकअप छान झालं.
मेकअप पा ना तु, तेव्वडे लुक झाले, तेकी लुक भारी वाटले. मी बोलले पणा कशी हो ती खूप सुंदर दिस एकदम वेगळीच दिसती म्हण लोक मेकअप केल्या म्हणे एवडं खास नायी म्हणे मेकअप, मी म्हनले, बरबर ज्यांना ज्यांना दिसा तुज्याव जळतेच, आन तू चारू तुला सांगते सु प्रसाद त्या वैदहीला नावं ठेवत होता की अशी तेथे
अर्रे, आईक, काय गंमत झाली, मी तिला विचारलं ती फो का? खनलान गेलं तिच्या तेव्हा म्हंटलं, तू काय रेट घेते ग ब्रायडल? त म्हणे, मी पाच हजार रुपये घेते.
हा
त्याच्यानंतर ना मंग, नंतर कधीतरी शॉपिंगला गेलो ना आम्ही त्याव ती भेटली, मंग आजीत काय म्हणतो तिला, प्रसादही होता, ती म्हणे, अं आता जाऊ दे म्हणे हीलाच मेकअप देऊन टाकतो. तसा श्रुतीला, हम्